हां
हॅलो
हॅलो
हॅलो
हा येतोय आवाज हा येतोय हॅलो हा यट आहे काय म्हणताय मगा आणि
ते काय म्हणतात आपल्याला हा हॅलो वडकुट
काही नाही काय काय काय म्हणला
जेव्हा पण आपण कोणाला फोन करतो
हां
हॅलो
हां बोला ना
जेव्हाण फनतो हा हलो जो वड आहे हा कुठून आला आहे
काय माहिती
त्याच्या मागे पण काही स्टोरी असेल ना
हा तुम्हाला माहित आहे
हम् मी ना असं हा हा
अ कि म्हणजे ते हॅलो वगैरे करण्यापेक्षा नमस्ते नमस्कार असं बोलावं किंवा देवाच एकद्या नाव घेऊन ते बरं पडत हॅलो न की इंग्रजांनी शब्द काढलेला आहे असं मी ऐकलेलं हा विषय म्हणजे शाळेत आम्हाला सांगितलेलं मण तो हॅलो शब्द युज करायचा नाही असं सर म्हणायचं आम्हाला
हम् हम हम तर सगळ्यांचं तेच म्हणणं आहे कारण की ना. अ आम्ही पण म्हणजे आता जस आम्ही पण जेव्हा करतो ना तर जय गणेश म्हणजे. फोन ठेवण्याच्या वेळेस आमचं हे चालतं की एकमेकांना जय गणेश म्हणू असं हे चालतं. पण हा जो हॅल्लो शब्द.
हॅलो,, आवाज येत नाही. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो,, हॅलो,,